हॅलो
हा
हा काय चालल. झालं का जेवण.
जेवण वगैरे झालं आमच्या. आता झोपाची तयारी चालू आहे. हो आम्ही लवकर झोपतो ना.
हा हा लवकर झोपता. बरोबर आहे. कालपण हो झालं. आत्ता जेवण झाली.
आता आता
काय काल पण करत होतो. पण मा हेच होतं रेंजच म्हणजे फोनचा काहीतरी इश्यू होता. चांलला म्हणजे कॉलच उचलले जात नव्हते.
नाही नाही माझं पण नाही. काल नाही. आणि सकाळी पण एक दोन जणांनी कॉल केलेत. पण ते कॉलच नव्हते उचलला जात. ते काहीच नाही. ते ग्रीन कलरच जे बटन राहते ना ते
हा हा हा
त्याच्यावर एकदा दोनदा टॅप कराच.
आस्स हाय का?
त्याला वर नाही करायच. आपण कस म फोन आला की आप पण वर खाली करतो नाही तसं नाही करायच. त्याच्या टॅप करायच. मी तसंच करून बघितल मघाशी. तर माझ झाल.
आस्स हाय का. हम्म हम्म
त्याच्यामुळे मग तसं टॅप करायच. म्हणजे होऊन जाते.
हा कालच म्हणजे काल किती अ आठ नऊ वाजेपर्यंत चालल बोलण. नंतर म्हणजे ला येत होती, पण म्हणजे उचलल जात नव्हते का, कॉलच उचलले जात नव्हते.
नाही नाही ते तसं करायचं, मलाही नव्हतो माहिती.
हां हां.
पण मगाशी दोनदा ज फोन आले, पण ते का उचलला गेले नाहीत. तर मी तस करून बघितलं तर ते झालं तर आता मी मी आता पण ते तसंच केलं, टॅप केलं दोनदा तर झालं ते. हा. काय बनवल आज जेवणामध्ये?
आज याची कटरल्याची भाजी.
कशाची भाजी?
कटरला कटरला ते अशी काटीसारखी असते ना आपलं तोंडली, तोंडल्या. काटोल म्हणतात का त्याला?
हा आमच्याकडे त्याला काटोल म्हणतात. त्याच्यामध्ये जे दोन तीन बिया राहतात
हा हा हा हा हा छोटे छोटे असतात ते. हिरवे कलरचे हो हो काटेरी काटेरी असतात ते हा हा हा. ते कटर ला इकडे कट कटरले म्हणजे घेताना ते सांगत कटरले कटरले मग ती
हा आमच्या ईकल त्याला काटोल म्हणतात, ते चण्याच्या भाजीसोबत केल्या जातंय.
हा नाही, मी कांद्यावरच केली. कांदा हिरवी मिरची, हा कांदा हिरवी मिरची हू ह.
हा ते चण्याच्या डाळी म्हणजे मूग उकळी भाजी करतात ती, चण्याची डाळ टाकून, हा. हा हा, भिजत घालायची डाळ आणि नंतर मग जस आपण ढे
हा तस हा हा. तस आहे का तस खूप ते हो का नाही ही पण खूप टेस्टीच येते अशी म्हणजे ती मला आ का कधी केलेली नाही ती पण अशी मी याच्यावरच करते नाही आण ना त्यां याच दिवसातच मिळते ती
हो या दिवसाातच भ मिळते
हा मग त्याच्या त त्याच्या काय खूप छान म्हणजे पोट भरून जेवाला मिळत मिळाल.
नाही आणि ते कसं त्या भाजीला अ भाजीचा राजा म्हटल्या जातं.
हा हो ना बाज्यांमध्ये आणि शेवगा पण असतो. शेवगा पण भाजीचा राजाच हाय त तो पण चांगला, म्हणजे पालाची पण भाजी येते ती. हू हू, ते पण चांगल म्हणजे शरीराला पण आपल्या याला पण चांगलं.
बॉडीला चांगली येते कारण की ते अस त्या शेंगांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त प्रमाणात
हा हा.
त्याच्या पानाची सुद्धा मोकळी भाजी छान लागते.
हो हो पालाची पण फुलांची पण. फुलांची पण चांगली हुती, फुलांची पण भाजी एक सुद्धा मस्तच हाय, नाही आणि ना त्याच्या थोडीशी सुख सुकट वगैरे टाकून कांदा कांद्यावरर करायचे आणि थोडेसे सुकट बारीक धेऊन त्या टाकले ना ते पण चांगले होेत म्हणजे जिंगा काय वापर काय म्हणतात तुम्ही ते झिंगे असतात नाही का. हा हा मच्छीचे हा जिंगे हा हा हा बारीक सुकलेली अस असे नाही कधी
हो हो हो बोंबि बोंबि का
बोम मिलं हां बोम मिलं ते वेगळे म्हणजे असे काटेसं सांठी सातिरा केलां होतां बोबीलचां आणि हि जं सुकटं म्हणजे असं बारीक राहतं मच्छीचं बारीक प्रकांर असतों
अच्छा
हां त्यांच्यात फुलांची भांजी तीचशां चांगली लागते
नाहीं ते नाहीं म्हणालं मं मी कधीं ऐकलं पणं नाहीं
म्हणूंन आहे कां आणि पानांची अशी कांद्यावर खूंप सुंदर पानांचे चांगले असते पणं चांग लागते
हो नां ते करूंन बघावं लागेल ते मं ते मच्छी तरं खांल्ली नाहीं मी कधीं मी नॉनव्हेजं खातें पणं मी ते कधीं खांल्लं नाहीं
नाहीं सुंकटं नाहीं कधीं खांली नाहीं का असे नूसि कांद्यावर कांदा टमाट्यांवर पणं कायं केले नां ते म्हणजे म्हणजे उलंदा एक भाकरी जास्तं खांल्ली जांते मंग त्यांच्या सोबतं
अच्छा
हां म्ह तेचं कांदा टमाटां आणि लसणं लसूणं थोडसं घ्यांयची शि ठेचूंन घ्यायचं आणि सुकटं ती तर निवळूंन घ्यांयची पहिले खडे वगैरें असतांत नां चाळूंन घ्यांयची निवळूंन घ्यांयची आणि धुऊन टांकायची तिलां दोन मं हां कांदा टमाटेचां असे लांल झाले कां म्हणजे जरं टमाटे टाकायचे टमाटे लाल होऊ द्यांयचे लसूणं टाकायचां तो चांगलां लांलसां झालां कां मं तो सुकंट टाकूंन द्यांची सुं हां खूंप कोणी खूप म्हणजे मुलं तरं उलटं जास्तं खांतातं लहांन मुलांना तरं जास्तं भातांत हातावर बी खांतातं चपांती बरोबर भातं भाकरी बरोबर पणं पोरांना म्हणजे जं आवडतीचां विषय हां उलटं
हो आणि पो पौष्टिंक आहे
पौष्टिंक आहे हां चंव पणं लागते नां आपल्यांसांरखे पणं चांगले जेवतां तरं माणसं आपली हॆ उलटं माणसं पणं चांगली म्हणजे खातं तंद बंत हमं चवं लागतं ती आणिलां हां आणि लहांन मुलांना कसं कांटे वगैरें कांयचा त्यांचा कांटेचा कांहीं प्रश्नचं राहतं नाहीं
नाहीं नाहीं
नाहीं म्हंग कि ते इंजी खांऊन घेतांत मुलं मं
हो माझ्यांकडे ते कसं फिश वगैरें आणंली तंर आम्हीं ते फ्राय करूंन खांतो
हां हां पणं ती कशी मुलांना नाहीं देऊं शकतं नां त्यांना पणं आपल्यांला असने काढूंन द्यावं लागतं तरी
द्यावं लागतं
हां मुलांन तसं कांळू द्यायचं तसं यांयला कांहीं गरंज नाहीं पडतं तिनदस्त्यांच्या टांक तरं प्लेटमंध्ये दिले कां चपांती दिली कां तो त्यां लांऊन थोडं थडं घेऊ त्यांलां कां उलटं चवीने खांतांत ते उलटं मुलं हंम छान येते ते भांजी तरं यांच्यात ह्यां पांलामंध्ये पणं टाकतं म्हणजे करूं शकतो बां तसं यां फुलांमध्ये यां शेवग्याच्या फुलांमध्ये पणं करूं शकतो आणि अशी तरं अशी तरं चांगलीचं असते हे डब्यांला तरं ती एकदंम मंस्त छानचं लागतं हो नाहीं आपले आं घरी आपणं करतो तंम डब्बायाला पोरांना घरी खांयची त्यां डब्यांला नाहीं घेऊंन जातं नां पणं
नाहीं नाहीं
तसं वांस पणं येतो त्यांचा बोबीचां वांस येतो त्यांच्यामुळे आणि ऑफिस च्यां लोकांना म्हणजे कसं ते नाहीं ते भांजी चपांती चांलते त्यांना
चालते तेचं ते नाहीं मं बघावं लागेलं मी कधीं म्हणजे फर्स्ट फस्तं टाईम माणसांला जाऊं दे तुमच्यां यांनी मलां असं माहित झालं भाजीचं
ह मला माहिती असेल ब सुक इकड कि इकं सुकट म्हणतात ना, आपण नसं घ्यायला गेल तर सु म्हणूनच, म्हणजे
आमच्याकडे खूप कमी प्रमाणात भेटत हे.
अस आहे का?
हा, भालाये चिकन मटन वगैरे मिळत त, पण हे मच्छीचे
पण असेल, सुक्के पण असतील, पण ते घे जे घेणार आहे तेच घेत असतील असं पण आहे ना. हम, मिळतेच ती असतात सुकिचे टोपल्याशल, अस लांबसळ करून ठेवतात, म्हणजे विकणारे असतात ना ते ह, विकतात असे गंजासारखं मोठा गंजे मारतात. आणि ते विकतात, किलोवर मिळतं ते
अरे वा, मला हा प्रकारच नाही माहिती.
जा, दोन प्रकारची अस ते सुकट एक आणि, अजून त्याच्या ते आंबाडी म्हणून येते. त्याच्यात फक्त ते एक, हां, त्याच्यावरचं तोंड काढावं लागते.
मध्ये बघितलं, ते ते एक दोन पिक्चर मध्ये दाखवतात ना, ते विकताना वगैरे कोल्हापूरच ते कोकन प वगैरे राहतात ते, त्यामध्ये दिसते ते
लाबला हो, हो, हो, हो, हो, ती को कोलंबी मग ती, हा. ते, ते हा, जे मोठी असते ना ती कोलंबी राहते, म्हणजे जे सोळा म्हणतो आप आपला त्या प्रकारे म्हणजे सोळा मिडतो, तो जास्त महाग ये, तो जास्त महाग ये. मग ती ओली कोलबी असते ती, मग सुकून ते त्याचा सुकून सोडा तयार होतो.
हो का?
हा, त्याला सुकवतात ते लोक, सुकून मग ते पूर्ण त्याचा सोहळाच म्हणजे त्याचा भाव म्हणजे, आता जी तुम्हाला शंभर रुपयाची जी मिडते, पाव किलो शंभर रुपयाला मिळते, ती ओला ओली कोलबी आणि सुकवून जर ती जर घेतली, सुकून ती कमी होते. छोटी शेती होती, पण त्याची किंमत दोन हजारचा किलोप्रमाणे चालू आहे. दोन हजार, अडीच हजार, हो म्हणजे ते मटणापेक्षा चव त्याला, थोडीशी पाच सात फोडी राहिल्या ना, फोडी तरी सुद्धा त्याचं मटणा पेक्षा भाजी चव राहते त्याला, मटणासारखीच करायची वाटण वगैरे करून
अच्छा! अच्छा.
हां, पण चव खूप असते त्याला, आम हो
म्हणाव लागेन यांना एखाद्या दिवशी कि, आण ना ब करून, ट्राय करून पाहू, त्यांना माहित असेल, पण म्हनावं लागेल ते एकदा आणा, आपण ट्राय करून पाहू, ब कसं आहे
ते सोळा जास्त मांग मिळतो, मग तोळ हा, ती म्हणून त्याची थोडीशी अजून त्याच्यात छोटा प्रकारे हा कोल सुकट झिंगे झिंग्यांचा
झिंगे झिंगे हा, माझे बाबा नाही का झिंगे आणतात, ते ताव्यावर वगैरे करतात, ते काहीतरी तोडते, करते असं मला नाही माहिती, पण ते करत असतात. हम, हम, मग तुमचे किती कॉल झाले?
माझे आता दहा झाले.
झालं ना, अजून पाच येतीलच तुम्हांला, हे झाल्यावर
हा हा, अजून पाच, तुमचे किती झाले?
माझं कंप्लीट झालंय.
झाले का? हा हा हा, माझे अजून मग दहा पंधरा कार आहेत किती तीस आहेत ना?
तीस आहे तर उद्या तुम्ही कराल तर रिटर्न मला मॅसे सेज टाकून द्या जेव्हा मी फ्री राहीन, तेव्हा तुम्हांला मॅसेज करील.
बरं बरं चालेल चालेल चालेल तेच तर हो हो हो चालेल चालेल. तुम्ही काय केलंय सकाळी.
मी आलूची रस्साभाजी केली भात आणि पोळ्या. हं कारण की आज हे ड्युटीवर आहेत त्याच्यामुळं बरं हो माझं पारायण राहते गजानन महाराजाचं.
गुरुवारचा ना आम्ही पण नाही गुरुवारी नाही खात गुरुवारचं नाही चालत. हा आं हा हा. आम्ही म्हणजे सोमवार नाही आणि गुरुवार नाही शनिवार नाही. संकष्टी नाही, एकादशी नाही.
नाही नाही.
हूं ते पाळतो मात्र हुं हुं. कारण ते तेवढं बाकी राहतं मग. त्या मग बुधवार येतोय, शुक्रवार येतोय मग त्यात अंडी. ची भुर्जी वगैरे असं ते करू शकतो किंवा सुकं आहे. हा मला नाडा हम्म.
पण मला हे मी आणणारच आणि करायला लावणार मी त्यांना.
जर केली ना खूप छान आहे म्हणजे फक्त कांदा आणि टमाटा त्याला काहीच नाही लसणाची चटणी टाकली. लसूण ठेचून टाकल्या ना आणि चटणी हळद टाकल्या ना. एकदम भाजी म्हणजे किती खातो म्हणजे जिथं एक चपाती खातो तो दोन चपाती खाऊन जातो. हा खूप चवच चव लागतेे म्हणजे त्याला. कटला हूं हूं झाले झाले का बरबर. थँक्यू थँक्यू उद्या बोलू हो हो चालेल चालेल हो बाय.